हम.
बोला
काय सांगू कलीयुग आलय इथं पोरं पोरांची चेष्ट अरे खरच हां आणि आणि मला असं वाटतेय काय? प अरे ते सोड राहू ते सोड.
बोल की
अरे माझे एक शाळेतला मित्र होता, मित्र होता काय
हं
आणि त्यांना पण असंच केलता.
हम्म.
जसं पोरीने माझ्यासोबत केलती की नाही.
हं.
तसंच त्यांना पण ते ते पोरगीसोबत खेळतात तसं असं ल
हम्म.
मग एकटी पोरगी म्हणजे तो भेटलास सोड ती पोरगीला तीन पोरगी सोबत म्हणजे जो मित्र करा जी पोरगी सोबत बोलत होता की नाही ती पोरगी सोबत असच केलता बोलला आय डी म्हणजे रेंडम गलवर रिक्वेस्ट पाठवला. मग बोलायला चालू केला तिच्यासोबत मग असं अस बोलला -बोलला म्हणजे दोन तीन पोरींन सोबत बोलला रे
हम्
असं रँडम दोन तीन पोरींना रिक्वेस्ट पाठवायचा फेक आयडी काढून. मग त्यांच्याशी बोलायचं त्यांना भेटायला जायच. म्हणजे त्यांच्यासोबत असं म्हणजे ते सगळं करायच. हां फेक आय डी काढून असं ब्लॅकमेल करायचं असं करत होता तो म्हणजे शाळेचाच मित्र आहे माझा.
हां.
आणि आम्ही गोवा जायच्या आधीच की नाही आम्ही सगळे भेटणार होतो तो पण येणार होता तिथं. म्हणजे आलता सोड मी नव्हतो गेलो नव्हतो. गोवा जायच्या आधी तो तिथं सगळ्यांशी भेटलेला मग त्यानंतर पण गोवावरन आल्यानंतर हे सगळं कळालं आम्हाला असं असं करतोय म्हणून तो आणि पोलीस केस झाली की तेच्यावर
होय!
ते तुम्ही तू बोलत नाहीस का एक शब्द काढत नाहीस काय
कोण कोणता एक? केस पडली म्हणून प अरे कोणता शब्द रे ते असं कोणत करायला चालू केलं तर एजच्या खाली असं एक
हां अंडर एज होय हां काय म्हणतात ते कळाल कळाल मला ते.
हां मग ते केस हां कळालं सर्व इथं बोलू का नाही क्वेश्चन पडले मला
हां.
मग ते पडलं हां ते पडलं त्याच्यावर ते केस लागली त्याच्यावर
केस मधून बाहेर येता येत नाही लई वाईट लई घाणं अडकतोय त्यात.
हे खरंच की ते केस पडली तेच्यावर आता त्याच आणि बाहेर आला तरी आयुष्य बरबाद झालं की त्याच.
होय!
आता कोण पोरगी देणार आहे त्याला केला तर लव्ह मॅरेज करावा लागणार.
हम्म.
नाव पूर्ण त्याच, भाऊ पण त्यामध्ये इन्क्लूड होता त्याचा मोठा भाऊ.
मला वाट अरे आम्हाला आमचं जेवढं ग्रुप होत की शाळेतलं ग्रुप आमच्या कोणालाहीच अस विश्वासच पटत नव्हत की बाबा तो पोरग तसं करेल म्हणून, म्हणजे बोलत होता एवढं माहित होत. पण एवढं खालचं लेवलला जाईल तो एवढं माहित नव्हतं आम्हाला. अरे न्यूज मध्ये पण आलत ते रिल्समध्ये पूर्ण तेच दाखवालतात रे. ते मला आधी मला दोन तीन दिवस आधीच आलत ते रिल्स पण मी एवढं वाचलो नव्हतो मग त्यानंतर परवा ते गोव्यातन आल्यानंतर मी तो बघितलं सगळ्यांनी रे लावलेत रे
हां हां.
आणि मेन गोष्ट म्हणजे तो मुसलमानचा होता. समीर मनेर म्हणून.
मग तर लई घाण मारत्यात.
अरे होयच की! आणि सगळ्यांनी स्टेटस लावायला चालू केलीत की आणि माझ्या दो साले सगळ्या मित्रांनी, स्टेटस लावायला, चालू केले इथं. आणि मी विचार, एका मित्राला कॉल करून विचारलं, काय रे, असं का स्टेट? स लावल्यात, प्रँक कराला काय? वाटत आणि मला काय वाटल प्रँक करायल्यात
हम् हम.
मग त्याला कॉल केलो, मग त विचारलो, काय झालं, असं का टाका घा? अ लावलाय तुम्ही, सगळेजण स्टोरीला, असं म विचारलं, म त्यान नंतर बोलला की, हा अस अस य म्हणून.
हम्
अरे माझंच डोकच फिरल रे, आई शप्पत, तो पोरग असं करू शकतोय. अरे आम्ही, लय फिरलोय रे, लय फिरलोय आम्ही क्लासमध्ये असताना.
असतय रे तसं आता, एक-एक जण
क्लास अरे लई घान, अरे काही सांगू तुला, मला वाटलंच नव्हतं, तो पोरग तसं करेल, म्हणून.
कर्म लय घाण येत्यात, आंगलट.
काय रे? लईघान-लईघान होत ते. असं लय घान सीन झालता, म्हणजे असं आयुष्यात, पहिल्यांदा असं कोणतंर असं, मित्रांसोबत असं झालं, असं आयुष्यात पहिल्यांदा.
हम्म.
ते पण, शाळेतला मित्र तो.
चालायचं आता, काय ज्याचं त्याचं इच्छा, आता कसं झालय, सांगू?
ते असला, तर पटलं असतं मला, हा ह्यो करू शोकतोय, म्हणून.
ते आदिक का ओ बाबा मधी, मी पण त्याच्याबरोबर होतो. नंतर मलाच, भीती वाटायला लागली, त्याला करायला.
हह त्याच्या सोबत वय?
करते झाले असलं कांड आणि अरे आपण स्वतः कांड केेल, तर काय वाटत नही, अरे होय रे मर्दा आं?
अरे, तोच होता रे, गेलतो आम्ही त्याचकडं.
हम्म.
तो गेलता, अरे त्यान सांगीतले ना, मग कि दो-दोन तारखेला, जाऊया.
हा.
हा मग, तिकडं आम्ही गेलतो, तो गे जाऊन आलाय रे तिकड, मग तोच सांगालता आम्हाला. मग त्या-त्याच सगळं सांगितलं, तुम्हाला त्याच घरचं, त्याची आई विचारायलाच चालू केल काय रे, पळ
आहे की, नही अरे कुत्र मदिच आल. हा अरे, त्याच आई घरी आल्यानंतर, का डायरेक्ट आ तिथ त्याला विचारलं, काय रे पोरग हेच, हेच आईकायच होतं का आम्हाला, असं म्हणली म्हण काय-काय संगती काय माहीत अरे सगळी हिस्ट्री सांगितलं म्हणे तिथं. आद्याच
हम्म
आणि आद्याला काय म्हणले म्हणा तू तुझं लव्ह मॅरेज होणार नाही, अरेंज मॅरेजच होणार म्हणला. होय, तुझं लव्ह मॅरेज होतं नाही, अरेंजच मॅरेज होणार म्हणला. म्हणलाय त्यांना आणि मी डायरेक्ट म्हणलो, पल्लवीचं काय झालं रे?
राम्या तिला पण वापरून सोडतोय सोड ती.
होईच की मग पल्लवीचं काय करणार आहे म्हणलं, मग ये काय आहे रे पल्लवी च असलं गप बस की गप बस म्हणालता मग नंतर म्हणला जाणार की त्यांच्या घरी, पप्पांना सांगणार असं असं आहे म्हणून माझ तिथं जाऊन, सांगा त्यांच्या घरच्यांना, आम्ही असं असं करत, लग्न करणार आहे म्हणून. पण ऍटलिस्ट त्यांच बघायला हे लव्ह मॅरीजच होणार रे.
अरेंज मॅरेज कसं आहे की, बाबा लग्नाच्या आधी बाबा ओळखत नाही लोकं एकमेकांना.
तू मला सांग आद्यावर विश्वास ठेवलायस?
मी मी नाही बाबा मी विश्वास ठेवला नाही आद्यावर.
नाही नाही तसं नाही रे, येऊ म्हटला बाबा आणि तू तसं कसं विचार करायलायस. मुळात हा विचार करू नकोस ती पल्लवीबद्दल.
अरे मी त्याला मी बोलून दाखवलय मी त्याला हे बघ भावा, तुला वाटत असेल पल्लवीच आणि तुझ बाबा होईल म्हणून, हे डोक्यातन काढून टाक, जर सिरियस असला तर बोलत जा तिच्यासोबत. डायरेक्ट सांग तिला, अरे तो काय म्हणतोय माहितेय का मला की हा असं पल्लवी माझा अं रडत्या हे करत्या ते करत्या.
रडते काय सगळे जणच
अरे होय रे आणि मी काय म्हणतो माहितेय का भावा बघ, हेच टायमिंग ये, जे आहे ते सगळं खरं तिला सांग. नंतर काय पण अंगलंठ येऊ नये भाव म्हणलो मी तिला, अंगलाट आल कणी आणि हे तर पाहून्यातल आहे म्हणलं. अंगला आल कणी लई आत जातय म्हणल लई आज जाते म्हणल. आ एकदा आत गेले कणी बाहेर लवकर निघणार पण नाही म्हणलं.
नस्ते हे काय दुसरं काय करतय घरातल्यांच अटेन्शन घ्यायला मी घर सोडून जातो.
लहान पोरग्या सारखं.
लहान पोरग्या सारखं नाही रे आकला नाहीेयेत ह्याला. अर घरातल्या घरातली कणी असं वाऱ्यावर सोडत्यात मग अस केलं तर घरातली पण व्हॅल्यू ठेवत नाहीत मग, अस करायला लागल तर असं वाटतय बाबा पहिला पहिला लई भारी तर घरातले पण व्हॅल्यू द्यायचं बंद केली ना मग त्यावेळी कळतय मग,
अरे ठीक आहे ना बाबा हा भांडण झाल्यात ना, ठीक आहे मग तुम्ही घर सोडून जातो इकडं जातो तिकडं जातो हवा आता राहतच नाही तर असं काय म्हणतय हा बाबा जाव कोणतरी मित्राकडे जाव तिथं राहावा अ टेन्शन तर फ्री होते ना माणसं हा, मित्राकडेच गेलाय येईल आता दोन- उद्या येईल, परवा दिवस येईल, एवढं तर होईल ना
हम्म
म्हणजे, एवढं डोक्यात तर घेणार नाही तिने हा, नाहीई जातो मी पुण्यात जातो मी मुंबई
तिथल्या तेव्हाशी तेव्हा जायं रे, बैर कुठं जाऊन बसायचं घराला म्हणायचं मी थोडा वेळानी येतो तो मला डोकं शांत नाही, संपला विषय मग, घरातली समजून घेतात उलटं हा बाबा ह्याला असं बोल्यावर जर मणाला लागते ह्याला जरा बोलूया आपण त्यावेळी असं केलं का नाही मग घरात ते वऱ्यावर जोडाय बघत नाही ना तेच बाबा घरात नो सोडून जातो अरे ते दर्शन मला डायरेक्ट तोंडावर बोलला
हम्म
हे चौऊ दे का त्याचं रेशन कार्डवर त्याचं नाव काढतो म्हटलं डायरेक्ट तोंडवरच बोलला त्यान आणि फोन स्पिकर होता नशीब त्यांना ऐकला नाही
अरे बोलला गि त्याच समोर पण लईदा दर्शनना बोललाय की त्याच्या समोरच ह रेशन काढ ना नाव काढून टाकतो म्हणा काय करायचं एवढं, असं बऊच काय करतो आता हे बरोबर एका प्रकारन बघायला गेले तर चांगलाय आहे सोड य्ये पण, हां म्हणजे फॉर्मॅलिटी साठी बोलत काय कशसाठी बोलत का माहीत ना?
मी तर चांगलंच ओळखले ब त्याला
एका साईडने बघायला ग चांगलंच आहे हा बाबा सगळ्यांचा विचार करतोय बोलतोय
हम्म चला
की बाबा जायचं तर सग सोबत जायचं. नाही तर जायचं नाही असं बोलतोय सोडा पण काय आहे आता याच्या डोक्यात यायलाच माहिती
किती झालं की नाही
किती तर मोठं-मोठं बोलतो या
ह खरं किती ब झालं की नाही माणसाच्या ऍक्शन वर लक्ष द्यायचं माणसाचं खरं काय आता माणूस एकेक असे असतात की बाबा मी तुझा हय म्हणजे, मी तुझाला विचार करतो असं दाखवणारी पण असतात खरं ऍक्च्युअल मध्ये तुझ विचार पण डोक्यात घेतणार नसणारे आणि असता एकेक जण असतात की बोलून काहीच दाखवत नाहीत पण, ऍक्च्युअल मध्ये त्यांच्या मनात तेबद्दल असतें ते फक्त वेळाल्यावर ऑटोमॅटिक करते ते फक्त तेवढं वळखायं असते बघ
हा तेच रे
आणि तसेच माणसं उपयोगि आहेत रे बोलण्यावर एवढं लक्ष द्यायचं नाही जास्त हा, बोलण्यावर लक्ष द्यायचं‌. इग्नोर नाही करायचं पण, एवढ लक्ष नाही द्यायचं
हम्म.
कारण मला बी चांगलं चांगलं बोलून लावल्यात लैजण
हम
नाही झाली काय आता काय सांगू आता
तो पण लावायचा रे चांगलं चांगलं बोलून.
तू पण लावायचा रे.
तसं नसते रे, एक वेळ त्यांना मानलेला असतय आपण म्हणजे असं मित्र म्हणून किंवा एक विश्वास ठेवलेला असतय त्यांच्यावर. आपण म्हणतोय तू म्हणतो आहेस बाबा समजा, जी कुठली पुरगी येऊन गेली, तर तिच्यावर वाईट करायचं होत नाही, तर म्हणतय बघ
हम्म.
आणि प्रेम केल, इथं प्रेम केलं म्हणून नाही. विश्वास ठेवलेला असतय त्या माणसावर किंवा ते विश्वासाची गोष्ट आहे की नाही आपण त्या इथं पण जात नाही, हवी होत नाही आपण तेवढं. हा मन एकदम हेच असल बादच असलं तर मग करू शकतोय, कळलं. खर असत रे बाबा, एखाद्या वर विश्वास ठेवला ना, होतय तसं. किती बी म्हंटलासतरी होत नाही बघ.
हा हा कॉ कॉल कट करून